हॅलो! हा काय करायल्यास प्रणिता?
काय नाही बघ, तू काय करल्यास?
काय नाही बघ, आता बसल्या जेऊन, तुझं जेवण?
माझं जेवण झालंय बघ, तुझं झालंय?
मग आणि कशी हायस?
बरे आहेत सगळी.
हा हा. मग, आहे बघ आहेत सगळे बरे आहेत मी पण चांगली आहे मस्त. तय छान आहे.
होय.
अगं मला कळलं की तू योगासने करते असं ऐकलंय, खरंय काय?
हो अगदी खरं, मग किती जरा जवळ रस सहा महिने झाले मी योगा करते.
होय, हा हा.
होय.
पण तुला योगासन करण्याची प्रेरणा कुठून मिळाली गं?
अगं सतत स थकवा यायलता पाठ दुखालती. मग म्हटलं योगा तर चालू करून बघूया, आणि योगा करत करत अ त्यात त्या योगासनाबद्दल अ आवडच निर्माण झाली, त्यामुळं योगाच करते सकाळी.
हा हा. आमच्या शाळेत पण आंतरराष्ट्रीय योग दिन पण साजरा करत होते, तेव्हा पासून मला पण योगाबद्दल उत्सु उत्सुकता वाटत होती गं अशी.
होय.
हा असं आवड निर्माण झालती मला पण, पण काहीतर कारणामुळं मला करायलाच मिळाल नई. वेळ मिळा, वेळ नई, वेळच नसतोय आगं. सकाळी उट न् कामं असत्यात त्याची.
त्यातूनच थोडा वेळ आपल्यासाठी काढायचा.
हम्-हम्, म कोनकोनती योगासनी करत्यात?
ताडासन करतय, वृक्षासन, भुजंगासन असे एक दोन. तीन प्रकार करतेय. तेवढं जरा वेळ मिळल तसा. मग तूला कुटला आवडत होता.
मला, व्हय मला त्रिकोणासन, वज्रासन, पवनमुक् तासन, हे सूर्यनमस्कार मधलं मी करत होते गं.
होय, सूर्यनमस्कार केल्यामुळं ताह् म्हणजे मनाची शांतता निर्माण होते मनात. श्वसन क्रिया चांगली होते. तणाव कमी होतोय.
तेप कोल भरपूर फायदे आहेत त्याचे. योगासन म्हण, सूर्यनमस करायचे, खरं त लोकांना वेळ कुटं आय करायला.
होय आता लोकं योगासनेतेन कुटं करतात.
हम्म
आपल्या त म्हणजे आपल्या प तब्येतीसाठी आपण थोडा वेळ काढून आपण करायलाच पाहिजेच ओ
होय.
होय, आणि कसं योगासनं केलं की तब्यतेन चांगली राहते नाई आप
होय-होय
मानसिक आरोग्य चांगले राहतंय.
आणि जसं तू पण करतीस, तसं मुलांना पण शिकव आतापासून म्हणजे कसं पुढं त्यांना पण फायदा होईल नाही त्याचा. आतापासून सुरुवात केली तर.
होय म्हणूनच आतापासून त्यांना सुरुवात करायला लावणार आहे मी पण
हम्म हम्म
आता मुलग्याला चालू करणार आहे, आता शाळा चालू झाली की तो पण सकाळी लवकर उठतोय
हम्म हम्म
तव्हा त्याला पण अं थोडं म्हणजे थोडं टायमिंग करण, आपलं कसं जास्त वेळ आपण करतोय. नाही
हां हां
जे पंचेचाळीस मिनिटं त्यांमी करतो.
हां हां
मग त्यांना नसती जरा जरा आता आत्तापासून जरा जरा दहा दहा मिनिटं करायला लावायचं.
होय आतापासन केलं की बरं पडते ग पुढं. आणि योगा करणं गरजेचंच आहे आत आता त्याज्या ते, आता फास्ट फूड मुलं खात्यात बाहेरची त्यामुळं योग बघा, सूर्यनमस्कार करायलाच पाहिजे.
होय बाहेरच जर खाणार, प्रमाण आता जास्त नाही मुलांचं
होय
मग त्यांच तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी योगा व्यायाम सगळं शिकवायला पाहिजे आता.
होय होय
हम्म आणि आता होय प्राणायाम करते की, प्राणायाममुळेच तर मनाची शांतता मानसिकता स्थिर आहेत. आता चिडचिड होत नाही
आणि आता कसं? कार्बन डायआॅक्साइडचा जास्त हे व्हायला लागलंय की नाही गाड्यांच्या ह्या त्यामुळे दू हवा दूषित व्हायलात. त्यामुळे श्वसनक्रिया पण चांगली होत्या नाही प्राणायाममुळं
होय श्वसनक्रिया चांगली होते त्यानं
होय तर काय मग त्याचा फायदा तर काय झाला करायल्यापासून
फायदा होय खूप झालाय सोड म्हणजे कसं पार दुखत होती पाठ दुखायची आनी आल्याव आणि असा थकवा जाणवत होता कायतरी काम केलं ना असं धाप भरायचं, असं खर होत होतं ते पण आता कमी झालंय, परत असं डोकं टेन्शन जरा जास्त येत होतं, ते पण आता एवढं हे येत नाही. म्हणजे मानसिकता आता चांगली राहिलीया.
होय आणि कसं काय? कुठ जरा जरा कधी पण चहा चार किंवा पाच ला उठलं तर माणसाला कस फ्रेश वाटतय.
होय, आणि सकाळच वातावरण चांगलं असते आणि हवा दूषित नसत्याया मोकळीता असत्या प्रदूषण नसत्याया नाही, स्वच्छ छान हवा असत्या सकाळ सकाळी सकाळी आणि काय दिवसभर आपली काम चालूच अस ता आणि काय नाही,
पोर
का पोर हाईत.
हा हा
झोपल्यात
हा हा तुज जेवन?
जेवण तेण झालय तेच म्हटलं तू काय करायला लागल्यास बघूया.
मग तू कर, तू पण आता चालू कर.
होय, होय चालू करणार की मी पण मी सूर्य नमस्कार कर
थोडा. हा थोडा आपल्यासाठी वेळ काढायचा आणि करायच.
होय बरोबर आहे सो त्याशिवाय पुढ आपल्याला काम पण व्यवस्थित होत नाही आतापासूनच अस ह डोक हो तणाव हे त्याच्या मुळ डोक डिप्रेशन मध्ये जातय नई.
होय आणि कस आरोग्य आपलंच चांगलं राहते नई. सारख दवाखाना हे दुखल ते दुख ल ते औषध आना हे, औषध आना, त्याच्यापेक्षा ते दुकायच्या आधीच आपण काळजी घ्यायला पाहिजे?
हो!
आणि आता औषध लय खाऊन पण काय करायचंय त आपल आणि जरा तब्येत बिघडतेच
होय गोळ आता कस पेन किलर गोळ्या चांगल्या नाहीत शरीराला नाही. त्यापेक्षा व्यायाम हे सूर्यनमस्कार योगासन केलेलं चांगल.
होय लय खूप गोळ्या पण कस आतन आपल्या श शरीर खराब करतच येते नाही
होय, होय, पण आता कस झालय आताच्या जनरेशनला गोळ्या शिवाट काही चालत नाही, प्रत्येक गोष्टीला दवाखान्याला कशाला जायच म्हणते पैसे खर्च शंभर रुपये घालण्यापेक्षा आपण एक पाच रुपयाेची गोळ्या आण खाऊया असंच लोक विचार करतात.
होय विचार करतात खर ते आपल्या शरीरासाठी हानिकारकच आहेत नाही गोळ्या पण जास्त खाणं त्याच्यापेक्षा व्यायामच थोडा करायचा सूर्य नमस्कार
होय आमच्या इथे काय झालं अ डॉक्टरांच्या मीसेस आहेत त्यांनी पण आमच्या कृष्ण मंदिर म्हणून हॉल आहे तिथ योगासनचे रोज प्रॅक्टिस घेत त्या क्लासेस चालू केलते योगासनाचे मग थोड्या व बायका जात होत्या सोड त्यांना फायदा पण झालाय त्यांना पण मी विचारल सोड त्यांना पण खूप फायदा झालाय. मग तेच म्हटलं मला तुझ पण कळाल, म्हणतान म्हटल तुला विचारूया तरी काय फायदा झालाय कशी करते काय, काय काळजी घ्यायला लागते तेच विचारायचं म्हटलं तुला
होय ते कस सकाळ, सकाळी, आपलं अ पोट रीकाम असतेय नाही, म्हणजे उपाशी पोटी जर असं हलक काय तर हे करून लगेच आपूण हे करायच म्हणजे व्यायामाला सुरुवात करायचं
होय, रिकाम्यापोटीच व्यायाम करायचा अस
हां आणि असं कसं म्हणजे आप ण व्यायाम करत असलो तरी, पण आपण दिवसभरात कनी एकदम घाई घाईन कधी जेवायच नाही म्हणजे हलक प अन्न पदार्थ खायाचं जड असं खायाचं नाही, फास्ट फूड खायाचं नाही
हां हां!
म्हणजे आपल्या पच पचनालापण हें असतय नई हलक अन्न
होय, होयं, होयं! आतां कस झालंय फास्ट फूडच जास्तं लोकांना प्रिय आहे. असं झालंय- म आता फास्ट फूडचं लोकांना प्रिय झालंय गं बाहेरचच खाणं बाहेरचं जेवण लोकांना हें झालंय आणि तसलं खाल्ल्यामुंळ लोकांना असं- आरोग्य बिघडालय पण लोकं हे जा विचार करत नाहित... कि बाबा आपण गोळ्या औषध न वापरता काहीतरी व्यायाम केला पाहिजे, सूर्यनमस्कार योगासने...
होय... त्या मॅडमं क्लास घेत होत्या का नाही योगाच.... ते चांगले उपक्रम राबवल्यात त्यांनी...
होय होय घेत होत्या भरपूर बायका जात होत्या आणि भरपूरांना फायदा झालाय भरपूर महिलांना....
आता विचारायला पाहिजे चालू आहेत काय क्लासेस चालू असेल तर मी पण जायला चालू... करते नाही...
होय आणि घेतलं तरी पण आपण जाऊया संगळी मिळून....
होंय होंय चालतय की......
म्हणजे कस त्यांच्याकडून पण आपल्याला काहीतरी नवीन शिकता येतय नाही आणि... काय तर चांगली माहिती मिळत्या....
तरी तू किती दिवस झाल करतेस?
मी सहा महीने होत आले कि कराय लागले...
होय का हां हां... मला पण खूप टेन्शन हाय नां त्यामुळं... म्हटलं जरा ते तर चालू करूया तब्येत पण सारखी बिघडते माझी पण.... सूर्य नमस्कार करते पण कसं थोडा वेळ तेवढंच एक दोन वेळा घाल... ते सूर्यनमस्कार झालं परत वेळ नाही मिळत...
तुझ डोक तेन दुखत असल्यामुळे तू चालूच कर म्हणजे... ते कस जरास आपलं पण शरीराची तेवढी जी कम... तरता ते जात नाही....
होय होय.... आणि काय मग?
काय नाही बघ निवांत हाय....
होय हां हां... मलां तरी पण तें अनेकदा हे कर...
कशाच व्या-व्यायामचा....
हां परत एकदा मी फोनकरेन त्यावेळी माहिती मला सांग परत....
हां हां सांगते की तुला....
तर आपण जाऊया परत तिकडे....
जाऊया की ज्यावेळेला मॅडम घेतील नां त्यावेेळेला जाऊया की आपण...
हुं...
त्यांना भेटून सविस्तर भेटून गाठ पडून विचारून येऊया....
होय होय..
आणि जाऊया मग तेनी कधी सुरुवात करतात काय बघून, मग जायला येतंय नाही.. मग तिथे शिकून आलं की पो मुलांना पण शिकवायला आपल्याला सोपं पडतंय.... कारण त्यांची पद्धत वेगळी असत्या....
हम्म तेच की.... त्यांचे रोल्स वगैरे ऐकून काय म्हणतात बघून किती वाजता यायचं... काय आपण त्यांना विचारून करून येेऊया....
हो चालतंय की....
ठेऊ काय म?
हां हां कर म आणि नंतर....
होय होय चालतंय....
हां....